हॅलो!
हॅलो!
हा.. बोला की
हा काय म्हणत होता?
तुमची काय अशी शेती आहे?
आमची आमची थोडी शेती आहे. पण आम्ही करायलाच देतोय. म्हणजे मिस्टर सर्विस करतात त्याच्यामूळ शेती होत नाय नाही. एक तर सर्विस नाही, तर शेती अस होय. आमच्याकडं जास्त करून ऊस हाय.
ऊसच
ऊस हा आणि ऊसाच्या रोप वाटिका.
हा हा रोपवाटिका.
हो तयार करतात ना. आणि बाहेर लांब लांब गाड्या जातात त्यांच्या रोपं तयार करून विकली जातात.
हा जातात की. होय.
हा तसला जास्त धंदा आहे आमच्या इकड म्हणजे प्रत तेक गल्लीत एक रोपवाटिका आहेच असं हायस. खूप सारे रोपवाटिका हायत आणि त्याच्यामुळे काय झालंय. घम म्हणजे असं बायकांना काम मिळालय नाही. कामाला काही कमी नाही. हा पण रोजगार उत्पन्न झाला त्याच्यामुळं.
होय. त्याला बी पगार तीनशे, चारशे रुपये पडतय वाढतं. पाचशे, सहाशे असं पगार पडतोय. आपल्या कामावर असते वाटत.
ते हाय दिवसभर.
हा आणि इथे काय तर कटिंग ला बसलं तर,
हा ते काय तर वेगळं वेगळं आहे बा ते पण.
हा. ते मला पण आमच्या इथे पण कुंभोजात आहे नाही. तिथं पण ऐकून माहित होत कट टिंगला बसले की पाचशे, सहाशे रुपये हजरी पडतिया. खर जरा
हा.
ते कामाच
होय. जरा रिस्की पण असतेय ते. ते आमच्या इथ शेजारी तव करताना एका बाईच बोटच कट झालत.
हा. मग विषय असा पण आहे नाही थोडा. कोणते पण गोष्ट करायल कि रिस्क जरा असणारच.
होय आणि बसून ते ऊस वगैरे सोलणार बायका हायत. फक्त ऊस सोलून देतात त्या त्यांना तीनशे रुपये पगार.
हा. गा बाहेर असेल ते असते ते सोलाय.
म ते तेनी काय ते बी भरायचं पण वेगळं पैसे ट्रे ते भट्टी लावायचं ना. काय काय असंत ते
हा.
त्याजे व्हय काय वेगळे वेगळे पेमेंट असत्यात. मि तर कधी गेल नाही वो पण आमच्या सासूबाई जातात ना.
हा हा.
शेजारी तीथ त्या फक्त काय बसून ऊस सोलतात.
हा.
बाकीचं त्यांचं हितं काय नाही. त्यांचं त्यांचं त्यांच्या शेतात ते काय तयार करतात बिल
हा हा हा ते आहेच खरं. आपल्या शेवटी व्यवसायावर हा जास्त अं हां ते आपल्या आपल्या उद्योगावर पैसे पेमेंट राहणार म्हंटल.
हां तेच की. आणि शेती म्हटलं तर फक्त जास्त, तुमच्या इकडं.
हम्म. आणि जास्त प्रमाणात तांदळाला जोर असतो. आहे की, ऊस आहे की, भात अ भात बी जास्ती आणि ऊस बी जास्ती असतंय. आमचं साडेचार एक्कर रान आहे नाही त्यामुळं दोन एक
हां तरी आहे की भरपूर.
हम्म दोन एक्करात ऊस आहे आणि अडीच एक्कर आहे ना त्यातं अस काजवणी थोड्या आहेता, थोडं भाताचं आहे. थोडं जनावरासनी हत्ती गवताला पाडलंय, असं केलंय.
हां होय घरची वैरण पण पाहिजे, नाही?
हां, जनावरासनी काय घालायचं?
होयच की, जनावरांना विकतचं आणून चालतच नाही, घरची वैरण असेल शेतात आपली हक्काची तर मग जनावरं म्हणायचं.
हां. ते आहेच काय? हो, जनावरांना घातल्याशिवाय दूध कुठलं देतील त्यानी?
होय तेच की, त्यांचं कसं होणार?
होय आणि आवताला बैलं लागत्यात.
हो बैलं पण आहेत काय मग?
नाही, आमची हुती दोन बैलं, गेल्या वर्षी विकली.
हम्म
गे म्हणजे जनावरं लई व्हाली ओ ती, बा आणि कसं मिस्टर आणि दीर कामावर जातात. बाबांना एकट्यान लोड व्हाल ते.
हां हां हां.
ते काय काय बघतील ना, तीन दोन म्हशी, एक गाय आणि हाय.
आणि तीन दोन म्हटल्यावरून विका ते सांभाळ वैरण केवढी आणायची त्यासनी? जनावरांना वैर
होयच की लय वैरण लाग तय आणि त्यांची स्वच्छता, धारा वेळच्या वेळी त्यांचे ते लई असतंय जनावराचं.
त्यांना धुवाय लागतंय, असं त्यांची नाही स्वच्छता राखली की मग तांब होती अहो त्यांना. सारखं त्यांना धुवायला लागत तय तांबू ते तेच्या अंगावर तांबू होत नाहीत का ते किड
होय काय? हां हां हां हां.
त्यांची वेळेवर स्वच्छता राखाय लागत्या, रोज धुवाय लागतं त्यासनी. गोठा धुवायला
हां तेच की.
हम्म, मग एक पाडा आमचं शर्तीच होतं एक शर्तीला होत, पळत होतं ते, एक होतं ते. आणि एक होता आवताच म्हणून हम्म. झालेत, आहेत घरात ढाली त्याच्या बऱ्याच.
बक्षीस मिळालेलं.
खरं, हां बक्षीस मिळालेली. बैलाला? बैलाला काय म्हणून हाक मारित्यात त्याला? एकूण झाले ह्याला दोन वर्ष मला आठवना, बकासूर-बकासूर म्हणा
हा, हा, हा, हा. नाईकने असते तर
हम्म, दोन तीन वर्ष आम्ही पण त्याला. हा हम्म म्हणजे त्याला विकायच नव्हतं असं सोडा, तो शर्यतीला आम्हाला चांगला होता. खर आम्ही घर जिथं गोठा आहे ना तिथं घर बांधाय काढलं होतं, म्हणजे ती जागा गोठ्याची मो ठी होती ना, मग ते गोठा वाढून का नाही तिथं आता नवीन बंगला बांधलाय. मग तोपर्यंत आम्हाला जनावरांना बांधायला जागा नव्हती म्हणून दुसऱ्यांच्या घरात बांधली. मग ते घर लहान होतं. मग त्याला बांधायला तिथं जागा नव्हती म्हणून त्याला वि कला.
मागे ये
मग आता ज्या घरात दिले त्यांनी पण शर्यतीलाच पळवतात त्याला.
होय का? तर आता आपला तर आपण सांगून काय उपयोग नाही, तो त्यांचा झाला ना.
होय, त्यांचा झाला. हम्म.
पण जनावरांची एक माया पण असतेच.
होय ती गोष्ट वेगळीच हाय, पण जनावरांना माया लई असतेय. हाक मारली की ओ देतायेत. विसरत नाहीत. हम्म आमचे बैल बी तशेच हायेत की, दो-दोन धीट एक बैल असा मोठ्ठा होता. तर
आ
मला आणि आमच्या सासऱ्यांना तेवढे मारत नव्हता, बाकी सगळ्यांना मारायचा ओ.
हा.
कुणालाच जवळ येऊ देत नव्हता. आमच्या मिस्टरांना पण नाही आणि कुणालाच नाही. येऊन जाऊन मला आणि बाबांना आमच्या ऐकायचा.
आ हा.
ते सवय होती नाही त्यांना, आम्ही लहानपण-लहानाच मोठ्ठ केळतं ना आम्ही. ताईंच्यात होतं आमच्या ते, नंतर ना आमच्यात होतं असं. खरं, त्यालाही विकलं आम्ही. त्याला बी अशी अडचण व्हय लागली म्हणून विकलं. अडचण ढोरांना कुणी सांभाळायचं. लोड येतो ना, म्हणून विकलं त्याला.
हा हा हा
हम्म. मग
मग? बोलाय की
काय नाही बघा आमचं आवरलं. तुमचं?
हम्म. आवरलं आमचं पण
हा
आम्हाला काय? माळवं, दूध, सगळं विकतच आणाव लागतंय.
हा.
घरचं काय नाही आमचं, जनावर अजून काय नाहीत.
हा. हा, हा.
आणि मिस्टरांची पण सर्विस आहे. त्याच्यामुळे शेती पण आम्ही ते वर्षांनं ते करायलाच लावलेले आहेत दोन लोक दुसरे करतात
हा
आणि जास्त नाहीये ना थोडीफारच आहे. गुंटात काही तर आहे, वाटतं मग वेळ पण झालता हा.
हम्म त्यामुळे काय नाही. हम्म हम्म आम आमची शेती आहे सर आमचा व्यवसाय जास्त प्रमाणात शेतीवरच चालतय. हॅलो हॅलो